हॅलो
हा कट झाला फोन
हम् हम
अच्
तर काय बोलत होतो आपण? की मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला कधीच लॉस होणार नाही अशा प्रकारची पण पद्धती आहेत काम कराच्या आणि आणि गैरसमज काढून टाकायचा मनातला लोकांचा आपल्या समाजामध्ये गैरसमज आहे की शेअर मार्केटमध्ये रातोरात श्रीमंत होतो माणूस किंवा करोडोपती होतो
हा, हा ते सगळेच
मार्केटमध्ये रातोरात माणूस श्रीमंत होत नाही मा रातोरात माणुस काल होऊ शकतो
ही खरी आहे
रातोरात माणूस श्रीमंत होत नाही शेअर मार्केटमध्ये पण रातोरात कंगाल मात्र होऊ शकतो कितीही पैसे तुमच्याकडे असतील आणि तुम्ही मला सांगा, की हे चोवीस तासात संपवायचे तर ते आपण संपवू शकतो पण वाढवू पण वाढवण्यासाठी एक लिमिट आहे रातोरात नाही श्रीमंत होत कोणीच होत नाही हे लोकं जे फ्रॉड करणारे लोक असतात, शेअर मार्केटच्या नावाने ते लोकं अ गैरसमज पसरवतात
हा सांगतेत तसं खरं
पण तुम्ही एक रिअलिस्टिक त्यांच्यातून इन्कम चांगलं घेऊ शकतात, आणि कुठलाही दुसरा जो इन्व्हेस्टमेंटचा सोर्स आहे ना त्यांच्यापेक्षा चांगला नफा हाय त्यांच्यामध्ये.
अच्छा तुम्ही हा की संध्या म्हणजे कसं च इन्व्हेस्ट किती करता आता संध्या तुमचं वीस वर्षांच हेच्यात.
माझं तर माझं तर सुरुवातीपासून कन्विक्शन होतं तर मी सरळ न शेअर मार्केटला बँक अकाउंट्स सारखं वापरलेलं हाय. बँक अकाउंट सारखं म्हणजे आता माझं अ जवळ जवळ पंचवीस वर्ष व्हायला आली म्हणजे वी मी सर्व्हिस तर एकोणवीसच वर्ष केली समजा आणि जॉब सोडून मला पाच वर्ष उर झाली आता.
अच्छा.
हा तर मी एकही रुपयाची एफ डी केली नाही आतापर्यंत.
हा.
मी एकही रुपयाचं सोनं घेतलं नाही आतापर्यंत
हा सगळं सेम
आणि मी अ प्रॉपर्टी म्हटली तर मी फक्त घर घ्यायचं म्हणून मी एक फक्त इन्व्हेस्टमेंट केलेली म्हणजे जमिनीमध्ये.
हा.
म्हणजे घर तर पाहिजेच ना प्रत्येक एकाला कमी
हा ते हा एक पाहिजेच.
तर ते ते म्हणून ते पण मी सगळ्यात शेवटी केली त्याच्या आधी मी मार्केटमधे आपलं सगळं बनवलं.
हां तर त्यातच स्थान निर्माण केल.
तर मी कसं करा करायचं करायचो माहिती आहे का आता समजा तुमची तुमचे हजबंड जॉब करतात बरोबर.
हा बरोबर.
त त तसच होतं आमची पण फॅमिली मी पण आम्ही जम्मू काश्मीरला होतो.
अच्छा
हा पूर्ण फॅ पूर्ण फॅमिली होती माझ्या सोबत कमवणारा मी एकटा कर नोकरीवाल्याचं एक असतं की त्याचं दर दा महिन्याला तारीख ठरलेली असती. ठरलेला तार केला ठराविक पगार त्याला येतो बरोबर
हा
आणि त्या ठरलेल्या पगारामध्ये ण त्याला फिक्स माहित असत की मला खर्च किती आहे हे पण त्याला माहित असतं.
हा माहिती अस
घर घरभाडा भरायचंय, लाईट बिल भरायचंय, दूधवाल्याचं द्यायचय. आणि महिन्याचं राशन सरळ मी एकदाच भरायचो बायकोला सांगून द्यायचो मध्ये काहीच भेटणार नाही. तर आधी एकदा लिस्ट बनव आणि एकचदा आणतो ठीक हाय.
हा हा
हा एवढं सगळं झालं की आपल्याला बरोबर घरचा बजेट कळतो की माझा महिन्याचा खर्च इतका हाय. मुलांना शाळेला इतका लागतो दर महिन्याला. ठीक आहे ना. त्यानंतर उरलेले पैसे ना सर सकट मी डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये टाकायचो एकही रुपया ठेवायचो नाही.
ठेवायच नाही
म्हणजे मी अ माहिती की हा पगार आला बाबा आता एवढा पन्नास हजार पगार आला. अ ठीक हे घर भाडा दहा हजार द्यायचे, लाईट बिल, दूध हे ते मिळून वरचे पाच हजार होतील व बरोबर. पंधरा झाले, वरचे पाच हजार राशनला गेल. त्या त्यानंतर मुलांच्या शाळेसाठी महिन्याला पाच हजार ते लागतील आणि हजार, दोन हजार वर ती ठेवा मग ते भाजीपाल्यासाठी लाग ताजा भाजीपाला म्हणा. किंवा किरकोळ छोट्या मोठ्या गोष्टी म्हणा काही तरी कधी तरी काही शॉपिंग एक्स्ट्रा वगैरे पाहिजे, जर नाही का किरकोळ किरकोळ. हा हजार दोन हजार तेवढं ठेवलंय की उरलेले सगळे पैसे स सरळ मार्केट मध्ये टाका तुम्ही मी आणि मी असं दर महिन्याला दर पगाराच कंटिन्यू टाकत गेलो, मी एकही माझा बँक बॅलन्स नेहमी झिरो राहायचा झिरो बिलकुल.
हा.
कधी कधी तर मायनस मध्ये आणि मग मित्रांना पण आश्चर्य वाटयचं, की हे झिरो कसं काय राहू शकत एटीएमधून जर तू पैसे काढले पाच रुपये, दहा रुपये तरी राह राहतील ना पाच रुपये, दहा रुपये पण कशाला राहायला पाहिजे तर इंटरनेटनेे सरळ मी शेअर मार्केटमध्ये ट्रान्सफर करायचो ना इंटरनेट न.
हा सगळंच तिकडे जाणार.
सरळ शून्य राहायचं माझं तर बँकेच्या कधी मधी चार्जेस वगैरे कट करतात, न ते तर त्यांना पण कट करायला पैसे नाही राहायचे, ते मायनस मध्ये अकाउंट दाखवायचे माझं. ह
हा.
आणि असं करून मी स- सरळ म्हणजे जेवढी माझी सर्व्हिस होती, तर दहा पंधरा वर्ष मी तेवढी तपश्चर्या केली, आणि आज मी मोकळा आहे, म- माझा कोणी बॉस नाहीये, आणि माझ्यावर कोणाचा कंट्रोल नाही, माझा वेळ माझी प्रायवसी आणि माझा टाइम सगळं माझ आहे.
अच्छा!
हा आणि हा अ अ तिथे इन्व्हेस्टमेंट करून ते एक आपलं एक कॉर्पस बनवला आणि त्यानंतर अ-आता मी ते दु-जे दुसरे प्रकार असतात.
हा.
म्हणजे, डेली इंट्राडे वगैरे किंवा ऑप्शन्स फ्युचर अँड ऑप्शन्स वगैरे. आता ते करतो, त्याच्यातून मी मंथली सॅलरी पण काढतो.
हा.
हम, मला न भरपूर जन् सांगतात की, तुम्ही क्लासेस सुरु करा आम्हाला शिकवा हे करा ते करा.
हा, येतय ना क्लासेस वगैरे.
हम हम पण ते कायं ना समोरच्या समोरच्या माणसाशी बोलायला गेलं ना, की त्याचा फायनान्स बद्दल मग आणि विशेष करून शेअर मार्केटबद्दल त्याचं अ बऱ्याच गैरसमज असतात. हा म ते ते त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यामुळे मी काही कोणाला शिकवायला जात नाही. हा हा तुम्ही- तुम्हाला आता ऑलरेडी नॉलेज आहे, म्हणून मी बोलतोय. हाय ना, खुप तर -उतर ज्यांना ऑलरेडी आवड असते, किंवा नॉलेज असत, किंवा जे आधीच करताय त्यांना त्याच्यात काही शंका आहे. तर मग ते लोक येतात घरी, आणि ते बसून शंका विचारतात, त्यांच्या अडचणी विचारतात, तसं मी त्यांना मार्गदर्शन करून घेतो.
अच्छा!
आणि नाहीतरी, शेअर मार्केटमध्ये इतका पैसा आहे समुद्रासारखा,, समुद्रामध्ये जसा अथांग पाणी आहे तसं. शेअर मार्केटमध्ये अनलिमिटेड पैसा आह. बरोबर,, आणि जर जर तुम्ही, तुमच्यामध्ये एवढं स्किल आह, नॉलेज आह,, तर तुम्ही डायरेक्ट शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकतात ना, मग हे क्लासेस ओपन करणारी लोक याचा अर्थ ते फेल्युअर आहेत. ते शेअर मार्केटमध्ये ऍक्च्युली पैसे कमवतच नाही त्यांना लॉस होतो,, पण तेऽ लोकांना,, चुकी, चुकीची चुकीचे सल्ले देतात आश आश्वासन देतात आणि,, आम्हाला किती नॉलेज आहे आनी आम्ही किती हे करतो म्हणजे अ, हे करतात, मिसगाईड करतात, फक्त
हा बरोबर.
ह, अरे म मग तुला एवढं नॉलेज य, तुला इतकं माहिती आह, तू लोकांना शिकवतोय, आणि त्यांची फी घेतोयऽ अ, म्हणजे ते तुझ उत्पन्न आहे, तुला गरजच नाही ना तेऽ न्नाची, तू शेअर मार्केट मधून कमाव ना,, अम
हा,
हा सगळ्यात पहिला प्रश्न येतो. तर शेअर मार्केटचे क्लासेस जे घेणारे असतील तर समजून जायचं की हा काही तेवढा म्हणजे याला इन्कम नाहीये,, किंवा हा खोटं बोलतोय.
हा,
जो जो खरा असेल तो स्वतः कमवेल ना पैसे
हा स्वतःच कष्ट आहे ठिकाणी
ह तर तुम्हाला तुम्हाला करायचं असेल तर सांगा मी तुम्हाला म्
हा तरी निशचार सगळ्या गोष्टी विचारून मी तुम्हाला सांगू शकतो ते
बरं बर चालेल
हा कारण आता न विचारता काही करू शकत नाही ना
हा नाही बरोबर आहे पैसा पण त्यांचाच आहे ना
हा त्यामुळे आता हे का आहे आ तर माझे जाऊ ओपन के मग तिला सांगित मला असं असं आहे हा
हा हा हा हां
तर मी आजच ओपन केला ह दोन दिवस झालं
हम हम हम हं
हा, पण मला टास्कच येत नाही य काहीऽ
नाही पण माझा कॉल लागतोय तुम्हाला म्हणजे टास्क आलीय ना तुम्हाला.
हा, पण माझा कॉल जातय ते ऑप्शन येना नाही ना.
प्रोफा, ते तुमच्या जाऊबाईंनाच विचारा,, त्या सांगतील तुम्हाला समजावून,, ह ना. आणि प्रोफाईल टास्क असतो तो कमप्लीट केल्यावरती य थोडं चोवीस तास लागू शकत त्याला
अच्छा हा का ठीक आहे
हा आणि हे तू आता हे समजा ठीक आहे तुमच्या मिस्टरांचे पैसे आहेत पण हे आता कार्य मध तुम् जे कमवता हे तुम्हीाकू शकता एकथोडं ह ट्रायल म्हणून मार्केट मध्ये नाही का असं आहे
हम हा येव कररीते
मग आणि आणि तुम्ही या छोट्या छोट्या पैशांमधून थोड्याश या्याच्यातून तुम्ही जर का करून मग नंतर दाखवलं मी त्यांना पण आत्मविश्वास येईल ना की ह वा हे आहे म्हणून.
हम्म.
म कस कधी घर खर्चाला पॉकट मनी मिळतो त्याच्यातून पण थोडस शे दोनशे रुपये वाचतात करू शकतो. किवा इकडं ड कुठले ना कुठले मिळतात पैसे म्हणजे आपल्या पैसेेतून करायचं हे.
हा बरो
आणि त्याच्यातून तुम्ही हळूहळू म्हणजे वर्ष दोन वर्षात तुम्हाला स्वतःला पण कळेल तुम्ही सगू शकतात. कि बघा असं आहे तर तेव्हा होत कारण की मी करायचं होत मला तर कोण कोणीच सपोर्ट केला नाही ना मिसेसला तर वाटायचं कि हे काय हा कंजूस माणूस आहे काहीच आणि यांचा पगार जातोय कुठ आणि घर अच्याना घरी गेलो ना की घरचे सांगायचे अरे आपल्या शेजारच्या गावातला तो एक मुलगा होता आणि तो शेअर मार्केटमध्ये करायचा. ग त्याच्यावर कर्ज झाला मग त्याने आत्महत्या केली म्हणजे अस मला
हा असतो बरोबर.
हा तर म पण नंतर मग मी जेव्हा अ गाडी घेतली. तेव्हा अचानक त्यांना वाटलं की अरे गाडी कस काय घेतली आणि आणि गाडी गाडी कशी घेतली माहिती का?
हा.
मला टू व्हीलर पण चालवता येत नाही आजही चालवता येत नाही.
हम्म.
हा आणि माझ्याकडे टू व्हीलर पण नाहीये आणि मला चालवता पण येत नाही मी सरळ फोर व्हीलर घेतली आणि सर फोर व्हीलर माझ्याच फोर आणि फोर व्हीलर घेतली तेव्हा पण फोर व्हीलर पण चालता य नव्हती.
हा मग. कस ड्रायविंग क्लासेस हा. हा ड्रायव्हिंग क्लासेस वगैर लावल नाही.
नाही ड्रायविंग क्लासेस पण लावले होते मी पण. ड्रायव्हिंग क्लास असतो वीस दिवसांचा.
हा.
तर मी दहा दिवस ड्रायविंग क्लास केला आणि मला कंपनीच्या कामानिमित्त मला मुंबईला जावं लागलं. मीटिंग सा तर माझा तो ड्राईव्ह ड्रायव्हिंग क्लास राहिला अर्ध्यात आणि मी मुंबईला गेलेलो होतो दोन तीन दिवसासाठी तर मला तिथंच कॉल आला तुमची गाडी आली म्हणून शोरूमवाल्यांकडून. तेव्हा गाडी माझ्या गाडीवररती आठ महिने वेटिंग होती.
हा.
हा गाडीची डिमांड होती सप् तेवढी सप्लाय नव्हती. तर आठ महिन्याची वेट हो मी जानेवारी महिन्यात बुक केली होती ऑगस्ट महिन्यात मला गाडी आली.
हा.
तर ते म्हटलं की तुमची गाडी आली आहे येऊन घेऊन जा जर तुम्ही जर का एकही दिवस उशीर करणार तर आम्ही दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकू. तर मी मग ती गाडी घेऊन मग ड्रायव्हर घेऊन गेलो आणि गाडी घेतली. अ ड्राय ड्राय्हर तर फक्त दुकानापासून घरापर्यंत त्याने गाडी लावून दिली पण त्यानंतर मग माझा क्लास पण अर्ध्यात राहिला आणि मंग मी माझी गाडीच चालवायला लागलो.
नाय
आणि आजही मला टू व्हीलर पण येत नाय आणि म फोर व्हीलर बी फक्त मला माझीच गाडी चालावता येते मी दुसऱ्या कोणाची चालवत नाय. आणि मग त तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे बाबा हे काय झालं.
हा सगळ्यांना शॉक बसला.
हा म्हटलं हे मार्केटने करून दिलंय मला आणि मी बर बरं मी गाडी घेतली आणि गा आता तोपर्यंत घर वगैरे दुसरी कुठलीच इन्वेस्टमेंट नव्हती गाडी घेतल्यानंतर चार महिन्याच्या आत मी आ घर पण घेतलं.
हा घर कुठ घेतलात?
हा मग ते ते सुद्धा मग लोकांना अरे बाप! ह्याचा गाडीचा एवढा मोठा खर्च असतोण गाडी एक तर गाडी आधी घेतली तू